हा नंबर उघडला त्याच्या आधी त्या नंबरवरने
हॅलो अं तुमचं आवजडकाय लागलंय
ते बोलालेयच आहे म संघात हॅलो
हा हा हा बोला क
तुम्ही आता बोलायला गेलायच हा नंबर क तुम्ही ह्याच्यावर अस तर पहिल्यांदा गरज झाला मिस््रांच्या
तिने बोलायला पाहिजेत ना काम चालू आहेत
हा असं आहे का
हम्म.
हाता याला तुमच्या ते सासऱ्यांची येला तेला टास्क आंलाल नाही?
नाही अजून आला. त्याला जर टास्क आला तर त आं
आलाय त्यला टास्क.
कधी आलाय?
हे तुम्ही मिस्टरांचे याचेवरण बोलताय ना माज्या संग?
नाही नाही हे सचऱ्यांचा नंबर आहे.
नाही मग प आता हे प आता हे पंचवीस वाहलेत ते तुमचे.
होय होय.
मिष्टरांशी जर बोलल तर तसये निकाल मग ती तिच काय अरविंद नाव आहे काय ते अरविंद नाई ते कोणाचं आहे? म?
रदीन माणी ना बरं नाव परत सांगतो. नाव सांगायचं नाही.
बरोबर हम् नाही. काल का परवा मी एका भेटले त्या तुमच्याच एखातलं नाव होत.
हा ते भावाच आहे.
हा.
हा जर त्याला कॉलिंग लाग कमी पडलं तर? ते मी लॉग इन करून बोलते. त माझ्यासांग बोला म्हणस.
बर बर ते सांगतो ते मला वाटलं ते तुम तच्याकडेय वाटत.
हं हं हम नाही माझ्याकडेचयेत ते पण, भावाकडे पण आहे माझ्याकडे पण आहे.
दोघांकडे बन आहे खरं आता आपण समजा असं ते आपल्यात घेतलं आणि आंप ण त्यांच एकून आप लत हे गेलं का नाही ते ऊत आओ कटवतये.
नाहीय नाही.
होय हो मी बघितल तस दोन वेळ झाला माझा. मी माझं अकाउंट यात उघडलं. म्हणजे असता त्यात दोन पडतात मग मी माझ्यात गेलो का ना ते पहिलं त्यांच जात ते आव
रिफ्रेश करायचं
एक ब्रेश फिराून येतय का
हा
मग नाही आलं मग मी पुन्हादा नंबर घेऊन जोडला आणि त्यांच अकाउंट घेतलं रात्री
हम् हम्
तुमच्या मिस्टरांच्या यावर आलेल नाही का मेसेज व्हॉट्सअपला
अला असलकीे नाय बघित
ह नंबरवरर ण व्हॉटसअपला मेसेज आला येतो त्यांच्या खरय पूर्ण ग्रुप ला नावा पर्ण आलाय की हे करणार आहे म्हणून
म्हणजे आज संध्याकाळपर्यंत वेळ आहे
हम् आजचा दिवस असणार रात्रीपर्यंत
बारा
बारापर्यंत
हम हम ते पाच ते एवढं कुठल्याही परिस्थितीत कम्प्लीट
करूया हम् संध्याका करूया हो दे त का असधा मग मी तुम्हाला जशी प्रि असेल तशी मिस कॉल करतो तिच्या वा चला येऊन दे पाचलेून दितीया
हा
हे करूतो म्हणजे तुम्हाला करायला बरोबर मी काय जेवण करीत बोलते. ते जोड आता काही पाणी सकाळी भरलेय संध्याकाळी टेन्शन नाही.
हम हम पोर कुठे गेली?
पोरगं एक झोपलय. अ म्हणजे त्यांच्या बाबांपशा सासऱ्यांपशा आणि हे आता काय आलेलाच नाही. अन नंदुबाईंचा मुल - गेला सासूबाई घेऊन गेले त्या घालवायला.
होय एस टी न?
नाही मिस्टरी घेऊन गेलेत नाही जाता जाता कामावर सोडून गेलेत.
हा हा मात ससव राहनर इे
राहणारास आजचा दिवस उद्या येणार मग त्या.
हम्म
ह म गेल्यासारखे एक दिवस राहतो म्हंटले.
म का आता एकटंचचीला
आता मी एकटीच आहे.
हा हा
चार वाजे पवून काम नाही त तेी आता मीटिंग नाही असतो वर
हम्
खाय की दे जाणार नव्हती अचानकच जवळ आहेथ गाव पलीकड्या गावात कसलं हेय वाटत.
कसं गेलीत मग गाडीवर नका.
मेल्या गाडी मिळते येत पली ल्या गाव जवळ आहे
म्हणजे गाड्या असल का तुमच्या गावात?
पंधरा मिनिटाचा रस्ता शिबिर आहे हो कसला.
हा हा म जायलाच लागते काय सदस्य आहे काय त्या हजी
म्हणजे कसं असतं सांगा गावात आपल्या जनावरांची माहिती पोच करायची
हा हा मग प्रत्येक गावात एक असं काय
ते गावाध
हा हा
शिकवतत नाही आता त्या गावात पाहून आलेत पिऱ्यासाठी म्हणजे तिथ बोलवत अशी माहि घ्यायची तशी घ्यायची शिकवतत नाही
हा हा
जायलाच लागत कायला ते मग लक्षात येत नाही मग ते दुसर्या सांगितल्याला लक्षात येते अससते आणि महिन्याची मिीटिंग काय मग ती दोन तारखेला असते आधिश
हा हा
मग तेव्हा रजिस्रन फोन बिन सगळ फोटो विटो क्लिअर लागत
हा हा ते कुठं असते मीटिंग
कुर्ला
होय
ते काय गाड्या म्हणजे इथल्या सात आठ जण यांंच्या मध्ये गाडी करतात
हम् हम्
ह् म्हणजे अस सगळ्या लेडीज जा
हम् हम्
लेडीज अशा दहा बारा जणी इथल्या गोळा्या होत्या तो अशा म्हणजे क ते एका गावात एक असं म्हण नाही शंभर जणावर एकटला असं चालत हा एकशे द शवट त्याच्यावर घ्याय
मग तुमच्या गावात किती आहे तसं
दोन आडीशी हम्म करे एकशे दहाच ती घेत या आणि कोण नाही मग दुसरा मग वरच्या कदम वाढत काय नाही बा मला लोकच्या घराला जायला आवडेत ह ह प्रत्येकाच्या घरात जायचं ती मज कधी आली ती कधी झाली तिचं माप घ्यायचं तिचं वजन काढायचं
वजन वजन कटण या्यायला लागतोय काय मग
वजन करते
हम् हम्
गोलगुण राहायं आणि त्याच्यावरून वजन काढयचंं
हम्म हम्
करत आणि त कि ख त्या्या किती पीत्या सगळं जिवायला लागते कधी यायला दूध किती देत फॅट किती लागतं
ताप च हाय की मग
आणि त्यांच्या घ जायच त्यांनी माहि सांग फोटो काढाय तूयच कटा ग भरायचं ते भराय वर घेऊन त्याटंगला जा तन कडेऊ कड बडतय अस तसं असे भरले सातशी भरली सा चुकीची भरली सा हे तर बघायला नाही येतात खरोखर माहिती घेती कुठे घेतात प्रत्येकाच्या घराात वला ह ज्या दिवशी माहिती आण त्याच त्याच दिवशी भरायची त आणि बघत
हम्म हम्म
ललेजड ते या होती
हम्म हम्म
पडत जाणार पाच स पर्यंत म गी
हम्म
खराात बसून ममला ना आडत कोणा जगरला
अ ह किती मिनिटं झाले हो पोरग ले वाढत
किती मिनिटं झाली सहा मिनिट सात मिनिटं झाली वा
हम् दोचेकडालेला आवाज जला मी इकड आंब्याखाली बसल्या
काय ते हॅलो
हा बोला की
हॅलो
आवाजही ना तुमचा आवाज अडकायलाय
ते कोण नाही
आहेत क बघून येत हो तु की एकदा अनेकदा
हा हा